हॅलो. हॅलो हा येतोय आवाज आता. काय म्हणतय काय करताय.
काय नाही चाललंय आपलं रोजचच रुटीन तुम्ही.
हो रोजचच रुटीन जेवण वगैरे झालं काय.
हो जेवण झालं तुमचं.
हो जेवण झालं मग पाऊस वगैरे काय म्हणतेय तुमच्याकडे.
आमच्याकडे पाऊस कालपासून सुरू झालाय कालचा पहिलाच दिवस होता. आमच्याकडे तर शेतकरी अ खूपच वाट बघत होती पावसाची या्यावेेळेस पेरण्या करायला लेट झाला ना शेतकऱ्यांना.
हो खूपच उशिरा पाऊस आला.
हा नाही तर इतक्या दिवसात शेतीत पेरण्या वगैरे सुरु होऊन जाता. शेताचे काम सुरू होऊन जातात.
शेताची कामं सुरू नुकसानच यावेळेस शेतकऱ्यांचं.
आणि शेतीला कस अ ज्या त्या ऋतू जे ते पीक पिकवलं म्हणजे पण ते ते पण चांगलं पिकतं ना.
चांगलं पिकत आणि पाहिजेय पाऊस लेट झालाच ते आधी तुम्हाला सांगू पाऊस लेट झालाय अंदाज.
ह हां पाऊस लेट झाल्यामुळे मग. सगळेच काम लेट लेट होत चाललेत.
हो आमचा इकडे पाऊस पडतोय ऊन येतय.
हा हा नाही इकडे तसच आहे हम्म हम्म.
पूर्ण व्यवस्थित पडला पाहिजे तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार.
हा हा बाकी कुठे फिरायला वगैरे गेल्या सुट्ट्यांमध्ये
अ फिरायला आम्ही म देवदर्शनाला गेलो. अक्कलकोटला तुळजापूरला हा. छान मस्त दर्शन वगैरे झालं मस्त झालं छान वाट तुम्ही तुम्ही कुठ गेला फिरायला
आम्ही नाही आमचं हा म्हणजे दोन महिन्यापूर्वी पुत्नीच लग्न होतं ना म ती च्या निमितता गेल होत पत्रिका ठेवायला तुळजापूर अं आपलं जेजुरी असे दोन दोन तीन मंदिरात पत्रिका ठेवण्यासाठी गेलो होतो आणि तुळजापूर कस बर्याच लोकांच कुलदैवते म्हणून तिथे बारावी निगरतीच अस शक्यतो
हो खूप गर्दी विचारायलाच नको लहान मुलांचे हाल होतात गर्दीत खूप
हम् हम्
संचितय अल अल लाईनची म्हणजे दर्शनाची लाईनची सोय थोडीशी बदलायला हवी आहे त्यांनी
हा बाहेरून तर लाईन बरोबर जातील पण मग मध्ये गेल्यावरता ती सगळ्या लाईन एकत्र होता ना तर खूपच गर्दी होऊन जाती मध्ये
हा दर्शन मग व्यवस्थित वेळेवर भेटत नाही
हम्म एवढं लांब जाऊन थोड्या गर्दीत दर्शन होत हा हा बाकी अक्कलकोटला अक्कलकोटला नसेल ना जास्त गर्दी
म्हणजे आम्ही गेलेलो तेव्हा गर्दी होती खूप आम्ही संडेला गेलेलो त्यामुळे खूप गर्दी होती आणि आ धिक महिन्यात गेलेलो ना अधिक मासात त्यामुळे जिथे जाईल तिथे गर्दीच होते आधी क मासामुळे
हो का हा हां हां
हम् मग कस झालं लग्नत्यांच
हा लग्न छान झालं हम्म हम् आमच्या इ थेचं जवळचं घेतलेलाता हाॅल छान झाल लग्न म्हठल त कसं अ लग्न एकाच दिवसाचं असत पण तयारी मात्र दोन तीन महिने आधीपासून
आधीपासून कराय लागते आयुष्यातला एकच क्षण असतो तो आनंदाचा म्हणजे लग
ह हाहाहा हं ह् तेच आहेच हहा हा हा आणि लग्नानंतर कळत हहाहा
आणि आता लग्न म्हणलं की काय कार्यक्रम की भरपूर काय काय ट्रेंड निघाले हळद केळवण
आणि आधी पहिले मेहंदीचा का कार्यक्रम नव्हता आप आमच्या वेळेस तरी एक मेंदीचा कार्य
आपल्या वेळेस प्री वेडिंग वगैरे असं काही नव्हतं आता खूप काय काय निघाले
अ प्रीवेडिंग नव्हती मेहंदीचा पण कार्यक्रम नाही करायचा मेंदी आपण असंच हधीच्या आदल्या दिवशी काढून घ्या आता दोन तीन कार्यक्रम हे इंस्टा व इस्टाग्रा
इं्स्टावरती हा खूप काय काय मग ते ट्रेंड निघालात भरपूर हळदीचे ड्रेस वगैरे मेहंदीचा ्रेस वा डे डेकोरेशन हे ते विधी वेगळ्यावर माळ वगैर सगळं म्हणजे खूप लग्नात पण खूप असं ट्रेंडिंग निघालं एवढं
हा हा पहिले तर आपल्या वेळेस काही नव्हतं फक्त आता एक शालू साडी घ्यायची लग्नाला घागरा पण नव्हता त्यावेेळेला जास्त काही आत्ताच निघाले घागर
आता सगळं ट्रेंडिंग म्हणजे सगळ्यांनी अस. ट्रेंडिंग करून टाकलाय काय काय? डान्स वगैरे करायचा.
एखाद्याची आईपत पण नसेल एवढं करायला तरी बिचारे कर्ज काढून त्यांना करावच लागत. मुलींसाठी म्हणा मुलां
मुलींसाठी हो ना मुली पण मग ते हाऊस करतात आईवडिलां कशी मला हे पाहियंय ते पाहियचं हे करायचं.
हा काही समजदार अस. तर मग त्या समजून घेईवडिलांना पण मग काही काही कस शक्यतो एक म बघून करताात बघ.
हो करतात दुसऱ्यांचं बघून लगेच प आई वडिलांकडे मागतात माग
हम्म हम्. आणि मैत्रिणी केलं मग मी का नाही असं चालतं म
हो चालत बाकी म
बाकी आता तशा मुली तर खूप समजदार झाल्या. आता मुलं काहींना कळत ब की
ह.
हा काही तर अशा पण मुली आहेत. का अ आम्ही फक्त कोर्ट मॅरेजेस करू एवढा खर्च आम्हाला नाही आवडणार. कराय वडलांना पण कर्ज कर्ज करून जायचं हे पण नाही आवडणार. नाही अशा मुली अशा पण मुली आहेत. कन अ हा.
मग तेच पैसे इन्व्हेस्ट करून ठेवले तर पुढे उपयोगी वगैरे येतात ना. आणि आता सोनं वगैरे पण खूप महाग झालंय.
हा ते तर घेणं खूपच अवघड झालं आता हम्म हम्मम्. आणि काही काही मुली तर असा पण विचार करत कि आता वडला आता मुली लग्नालाता तोपर्यंत आई वडिलांचं पण वय भरपूर झा असत का आम्ही कर्जबाजारी करून नाही जाणार आईवडिलांना आम्ही साध कोर्ट मॅरेज करू अशा
हो आणि काय काय मुले जॉब पण करत असतात त्यामुळे त्या समजदार असतात ख
हा हा हम् बाकी काय चाललं.
बाग काय नाही आता निवांत तुम पण निवांत.
हो. हम् हम् बाकी नवीन काय बनवत खायला रेसिपी.
नवीन रेसिपी काय पनीर क्रिस्पी वगैरे नॉनव्हेज म तुम्ही खाता नॉनव्हेज?
हो नॉनव्हेज करते ना मी पण.
तुम्ही काय काय बनवता नवीन?
नवीन असं नवीन चालूच असतं काही ना काही. सुट्टीच्या दिवशी. सुट्टीच्या दिवशी वेगळं काहीतरी पाहिजे असतं ना.
हा.
कधी आता मुलींना कस पहिले आपल्या वेळेस थालीपीठ वगैरे हे करायचो म्हणजे आपल्याला वेगळं वाटायचं ते काहीतरी आता आता त्यांना नाही वाटत त्यांना बर्गर पिझ्झा पास्ता नूडल्स असं काहीतरी वेगळं वाटतं तसं त्यांना ते हा हा
युट्यूब वर सर्च केलं की लगेचच येऊन जातात रेसिपी करायचं. मग सोपं वाटतं मी पण मध्ये पनीर क्रिस्प पी वगैरे ते बनवते तं युट्यूब वर बघून नूडल्स वगैरे हा बाकी म काय आईस्क्रीम वगैरे बनवत ते
हा हा आईस्क्रीम कशी बनवता?
आईस्क्रीम काय नाही ते एक पावडर असते कस्टर्ड पावडर ते दुधात हे करायचे आणि मग आपल्याला कोणता फ्लेवर पाहिजे असेल त्या फ्लेवर च फ्रूट आणायचं आणि ते करून फ्रीजर ला ठेवायचं. मिक्सरला वगैरे छान होत केक वैगरे हा. आईस केक वगैरे पण माझे क्लासेस झालेत मी ते पण बनवत होते लॉकडाऊन मध्ये आता काही नाही बनवत जास्त हा. लॉकडाऊन मध्ये काही वेळच वेळ होता.
हा हा. त्या वळेला वेळाच होता हा कशी बनवायचं आईस्क्रीम
ते साहित्य भेटायचं प्रेमिक्स त्याचं भरपूर म्हणजे साहित्य वगैरे असतं मग ते बेग बनवायच बेस बनवायचा केकचा क्रीम फेटून घ्यायची
हा हा हा.
आणि मग त्याला आपल्याला पाहिजे असेल तसं ते क्रीमने डिझाईन वगैरे करायची काही आप आपल्याला हवं असेल तसं
हम्म हम्म हम्म. ह मी पण तेव्हा लॉकडाऊनमध्येच केकचाच क्लास केला होता. मी त्यावेेळेला ऑर्डर पण घ्यायची त्यावेळेला अ घ्यायचे पण लोक हा
हो तेव्हा पण ऑप्शनच नव्हता ना लोक लोकांकडे बाहेर दुकान वगैरे बंद त्यामुळे लोक घ्यायचे आता कसं आता सगळं चालू आहे त्यामुळे ऑर्डर वगैरे भेटतनाही कारण की मी पण घ्यायचं तेव्हा ऑर्डर.
हा हा नाही मी तेव्हा जिथे राहायचे ना तो एरिया जरा भरलेला होता. मग अ घ्यायचेय आणि ओळख पण होऊन गेली ती ना तर मग आम्ही दुसरीकडे राहायला आलो मग इ एरिया पण अजून भरलेला नाही आणि आणि ओळख पण नाही ना जास्त कोणाशी त्याच्यामुळे मग काय आता फक्त घरचा कोणाचा बडे असला किंवा मग कधी कोणाला खाऊ वाटलं तर
हो हा तेच ना नाही आता बाहेर ना वगैरे सांगते वेळच भेटत नाही. घरातलं जेवण वगैरे हो बाकी काय मग बाकी काय म्हणतय अजून?
काय नाही आवरलंय चाललंय आता
हा मग दुपारी झोपता कि नाही आराम करता की नाही?
हा मग सकाळी लवकर उठलेलं असतं की दुपारी लवकर आवरता. मग थोडा आराम करायचा. हम्म हम्म हो हो चालेल चालेल ठीक आहे हम्म. आता बॅग जवळ